हॅलो
हॅलो हा काय करताय?
काय नाही बघा बसलोय तुम्ही काय करालायसा?
काय मी आयुष्यच सगळ्या शाळेचा सामान आणायला गेलेलो ना पंधरा तारखेपासून शाळा सुरू होणार.
होय काय काय काय आणलासा मग?
तिचे काय बुक आणले शाळेचे नोटबुक आणल्या युनिफॉर्म तिचा शूज तेवढं आणायचं राहिलंय आता
युनिफॉर्म कसलाय आता त्यांना?
युनिफॉर्म गेल्या वर्षी होता तोच आहे फक्त स्पोर्ट्सच बदललाय
हा हा हा होय काय?
तर गेल्या वर्षीचाच छान होतात.
आत्ताच एवढं नाही का?
म्हणजे मला आवडलं नाही एवढं काय
नाही काय हम्म हम्म हम्म
तेच तिचं घालून बघायची गडबड सुरू आहे तिची
होय काय मग बघितली काय घालून?
हो घालायला लागल्या
घालायला लागल्या काय हा हां
होय हा झालं जेवण वगैरे झालं उशीर झालं.
होय काय झालं सगळं करूनच बसले निवांत
भारी संध्याकाळी लय व्याप असतोय उपवास एकेकांचा असून
होय की
एकादस
ते तरी आहे वय आज
त्याचा अधिक मास होता त्याचा आ त्याला घेऊन ते नदीवर जा हे केलं महादेवाची पिंड वगैरे ते केलं बावड्याच्या नदीला हम्म
जाऊन आलासा मग
जाऊन ते का सगळं पूजा करून आले मग
आला सा काय, झाले काय मग व्यवस्थित पूजा.
झाली झाली. मस्त झाली. ऊनच भरपूर आहे ओ यावर्षी.
नाय नाय भरपूरे ऊन, किती पण म्हणजे बाहेर पडाय पण नको वाटालात. आता थोडा वेळ झाला कपडे घ्यायला गेलो टे टेरेस वरती काढायला. धुतलेली. असं पाय अस भाजल त चटचट चटचट. आलो खाली राहू दे म्हणून कपडे.
लई ऊने लई म्हणजे लई. आणि पाऊस सुरू झालाय म्हणजे अस पावसाळ्याचा दिवस सुरु झालं असं वाटणच झालं. एवढा जून महिना झाला. मिरग झाला.
होय की, नाही आहे होय. आणि कोण कोण म्हणाले दुष्काळ पडणार आहे अजून.
काय माहित. दुष्काळ पडलं तर अवघडे बाबा लोकांचं.
होय की, पाण्याचीच टंचाई होणार हो. बाकी काय
जगणं मुश्किल माणसाचं, व्हायचं.
होय की, आता खर तरी भरपूर म्हणजे, आपल्याला पाणी भरून ठेवायलाच पाहिजे. कारण कधी माहिती नाही पाणी येणार नाही.
होय होय, ते प्रॉब्लेम कायमचा आता असते. आपल्या ईथ पाणी म्हणून काय वाटत नाही.
काय वाटत नाही. होय की, अचानकच ध्पा दिल्यावर कळणार आपल्याला.
होयच की आणि तो सांगितता आपल्या भागात एवढं पाणी हाय भरपूर प्रमाणात. तर बाहेरच्या इकड पाण्या टंचाइच आहे. कारण म्हणजे अशी लय कारणंय त्याच्यामुळे पाणी टंचाई होत्या.
हम्म. होय की.
आपल्याला इथं चावी सुरू केल्या केल्या पाणी भेटते. त्यामुळे काय वाटत नाही.
होय.
हम्म
तेच की, त्यामुळ आपण कसं, आणि एक एकदा कसं होतय. बिन सांगताच पाणी येत नाही.
अचानकच. त्यामुळ आपण म तयारीत राहिलेलं बरं हाय कुठतरी.
तयारी त राहायला पण पाहिजे. पाणी पण जपुन वापरायला पाहिजे. आत्तापासून कुठेतरी वापरलं तर कणी पुढ जाऊन हे होईल. आपल्याला शेवटपर्यंत पाणी पुरलं.
होय की, आता पाऊसच नाही म्हणल्यावर काय करणार हो. पाऊसच येना की.
ते म्हणु घुमे लाती
जास्त पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आहे. कमी पाऊस पडला तरी
पडला तरी पण प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित पाऊस व्हायला क नी झाड झुडपं वेवस्थित असायला पाहिजे.
होय.
सगळ्याच गोष्टी व्यवस्थित. एकंदर प्रदूषण हे ते सगळं आटोक्यात व्यवस्थित यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी.
होय की, ते पण आहे बरोबर.
हम्म.
आणि पाणी जास्त म्हणजे, पाऊस जास्त पडला. होय की, आणि जास्त पाऊस पडला तर काय होतंय किं मोटर वगैरे सगळी पाण्याखाली जाते. मग तेव्हा सुरु करायला येत नाही पाणी. त्यामुळे पाणी येत नाही. आणि ईथ पाणी पाऊस,
ते खरंच सुरू करता येत नाही त्यावेळेला.
हा आणि आता पाणी, म्हणजे पाऊस नसल्यामुळं पाणी नाही.
ह.
होय, मग त्यामुळं कस प्रॉब्लेम होतोय पाण्याचा. आणि लइ खरुन पाण्याची टंचाई लइ, कित्येक ठिकाणी बघायला मिळत्या.
मग काय. आमच्या इथे तर, माहेरात तर पाणी कने, आठ आठ दिवसाला. पंधरा पंधरा दिवसाला. यायचं पहिला. आता कुठ तरी एक दोन दिवस आडान येतय इथं आपल्या इथ रोज पाणी तर एक दिवस नाही आल तर लोकांची कशी हालत होत्या
होय की ते पण हाय लई माणसं कशी पळतात बघितलसा नव का
होय इथ लय अवघड आहे बाबा कळशीभर पाणी मागितलं तर नाही होय नाही होय म्हणतात रोज पाणी येतच एखाद दिवस नाही आल तर
होय ते पण हाय
आणि आमच्या इथ पाणी एवढं पंधरा दिवसात येऊन पण लोक पाणी द्यायच कशाला तरी कोणाला कार्यक्रमाला लागलं गावाला गेला असंला आणि अचानक पाहुणे कोण तर आली त्यांच्या घरात पाणी नसलं ती त्यावेळी द्यायचे इथ आपल्या इथं काय भेटत नाही असं देत नाही कोण पाणी
नाही नाही नाही कोण पण देत नाही आणि एक शक्यतो करून समोर मागायला गेलं तर बघितलसनव थोड दंगा करत्यात
हा तर कसं काय असं कसं काय लोक काय एवढं रोज पाणी येऊन पण अस कस वागतात कायमहिती
होय की एखाद्या घागरी सुद्धा द्यायला पुढं मागं बघत्यात
का तर पहिल्यांदा नवीन नवीन लग्न होऊ रोज पाणी मला यायच जिथे हे बघून कणी लय भारी वाटलं म्हणलं रोज पाणी येतय केवढ पाणी अस त्यांच्या इथं म्हणून काय अन नंतर न मला वाटतेय एक दोन वर्षांनंतर मध्ये मध्ये पाणी यायचं बंद व्हायचं कधी यायचं कधी नाही अस व्हायचं मग त्यावेेळेला एकदा कुणाकडतरी पाणी मागितलेलं इथ द्या म्हणून शेजऱ्यांना डायरेक्ट नाही पाणी आमाला पाहिजेलाय आमच्याकडं पण नाही पाणी कारण पाणी चढ आमच्या बाजूला चढ असल्यामुळं पाणी आमच्याकडं राहत नाही ना मग खालच्या बाजूलाचं उत्तर असल्यामुळ बाजूला पाणी जास्त वेळ राहतय
होय की हां-
मी म्हटलं काय एवढं रोज पाणी घेऊन एक घागर पाणी देंत नाहीत आणि आमच्या इथं- पंधरा पंधरा दिवसात नाही एकदा पाऊस म्हणजे अस पाऊस पण कमीच म्हणायच सोडा खरं अ पाणी असं पंधरा दिवसात न आलं तरी पण लोक द्यायचित पाणी कधी असं नाही म्हणायचे नाहीत
नाही द्यायचीत
बाबा होय की इथ नाही कोण देत कोणाला पाणी शक्योतो करून देतच नाहीत पाणी कोण द्यायला पण बघत नाही
वातावरण असं झालंय का नाही या वातावरण काय खायला नको काय नको नुसत कणी
हुं-
काहीतरी असं गार प्याव आणि गप झोपावस वाटतंय.
होय की नाही नाही लयी गरमी हाय नको बाहेर पडायला सुद्धा नको वाटाय लागलंय.
नको वाटायला लागले आणि आता कधी एकदा असं धो-धो पाऊस पडलं असं वाटाय लागलंय. पाऊस बघून किती दिवस झालयात. गर्मीनं जेवण जात नाही ओं पावसाच्या दिवसात बघा कि- गरम, गरम घरात बसून जेवण जातंय.
उलट असं वाटतंय की हां आज काहीतर भज्जी करूया आज काही तर नवीन करूया गरम, गरम.
हुं चहा गरम, गरम सांडगं, पापड, भजी, वडे- करून खायला मज्जा येत्या पावसाळ्याच्या दिवसात.
म्हणूनच जास्त- अस करून बायका गर-
एरवी काय आपला असतयंच पण पावसाच्या दिवसातलं जरा वेगळंच असतंय हुं
हुं पापडी तेन करत्यात माणसं.
हुं उन्हाळ्यात सगळं वाळवण करून ठेवलेलं पावसाळत खायचं म्हणून. उन्हाळ्यात करून उन्हाळ्यातच खायलागतं वाटतं.
ते तर हाय.
पाऊस झाला नाहीतर ऊन्हाळ्यातलं वाळवन ऊन्हाळ्यातच -
दोन दिवस पडला असं वाटलं की आता पाऊस सुरू झालायं तवर आणि बंद पडलं. दोन-
पाऊस पडायलां पाहिजे बां नाहीतर काय खरं नाही माणसांचं माणसं अशीच करपून जातील सगळेजण.
ते पण हाय, नाही पाऊस पडालांच पाहिजे.
पाऊस चालला तर कुठे काहीतरी व्यवस्थित पिकं येतीलं आणि- सगळं खायला व्यवस्थित मिळलं नाहीतर लयी हाल होणार. एक दुष्काळ सहन करू पर्यंत नाकी नाकी नऊ येतयं.
होंय ते पण हायं त्यामुळं बरं म्हणजे पाऊस आलेला बरं हाय.
तर गणपतीच्या ह्याच्यातलं ते गाणं आहे दुष्काळातलं माहितेयं काय? तेज्यात पण त्यात कस सांगितलंय त्यानी.
हां-
नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे.
होय-
त्यावेळी ती गाणं कशावरसाठी होतं माहितेंय काय? त्यावेळी एवढा दुष्काळ पडलेला की. तांदळाचे उकडीचे मोदक गणपतीला आवडतात नां तर दुष्- शाळामुळ‌ ता म्हणजे भात हे तांदुळ जे आपण पेरतोय ते भातात. अस प्रकार हा पीक हा पाण्यातलंच पीक आहे ना ते. तर ते पीक न झाल्यामुळं त्यावर्षी गव्हाचेच मोदक सगळीकडे बनलेले गणपतीसाठी. म्हणुन ते गाणं आहे.
होय काय?
किं नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे.
बघा ओं होय की.
आसं- मग एवढा दुष्काळ वाईट असतोयं की तांदूळ सुद्धा लोकांना त्यावेळी खायला मिळालं नाही.
नाही आलं की एवढा पाऊस येतोय बघाय नाहीसा केवढा धो- धो -धो -धो पड- ते पाऊस थांबत पण नाय, नाही तर नाही म्हणलं तर पाप राहणाऱ्या माणसांनी शाळेत बिळेत जायला लागतंय राहायला कारणंकी बिचाऱ्यासंनी जागाच नाही. कुठे जाऊन?
होय- हां लयी होतयं आणि आजार तर केवढे पसरतात पावसाळ्यात.
हुं- नसला की कायपण पाऊस नसतोय. आता दोन दिवस पडला त्यानंतर आता अजुन काही पण नाही पाऊस पण नाही वातावरण पण नाही पावसाच.
काही नाहीच कधी पाऊस लागेल असं वाटायला लागल मला. नंतर पावसााळ्यात कुठे बाहेर जातच नाही शक्य तो मला काय फिरायचं ते उन्हाळा आणि हिवाळा फिरून घेतय आम्ही पाऊस लागला. अजिबात पावसाळ्यात पाऊस पडतच असतो काय धबधबा बघायचा ऑलरेडी डोळ्यासमोर पाणी पडततेला दिसतय उन्हाळत जो धबधबा असतो. तो खरा म्हणजे आनंद वाटतोय.
होय.
पावसाळ्यातला धबधबा नाहीही एवढा मला नाही आवडत.
हम्म चालतय घ्या मग हम् नंतर बोलुया नंतर करतो घ्या फोन हा.
हा हा.